हॅलो हा बोला कि, हा बोला कि.
हा आवाज यालाय काय?
हा आवाज येतोय की. काय जेवण वगैरे झालं.
हा झालंय बघा तुमचं?
आमचं पण झालं बघा आता जस्ट. तेच म्हणल्या बोलया. किती दिवस झालं फोन नाही केलेला म्हणून म्हणलं बोलुया.
हा हा हा ह आणि काय होय होय निवांताय तुम्ही बऱ्यातं
हाय हाय बरे आहे बघा मी. हाय निवांन तर ट्रिपला जायचं काय प्लॅन वगैरे काय केलाय का नाही. ओ का जाऊन आला?
ट्र्रीप ला जाऊन आलोयत की.
जाऊन आला काय. कुठे जाऊन आला?
आम्ही पंढरपूरला गेलेलो.
हा हा हा
हा पंढरपूरला तेवढंच वनडे नाही बाकी कुठं नाही हा एकाच ठिकाणी गेलेलो हा.
अकोलकोट. परत तुळजा तुळजापूर हे आपलं काय कुलदेवत असत. मजाला लागते ब दाखलो. पुरला काय असं वरचेवर जाऊनच येतोय हा त्याच रूट ला येते हा गणगापूरला काय वगैरे जायचं काय आलाच नाही सोडा प्रश्न कारण ते थोडं लांब पडतय नाही.
होय होय होय होय होय ते कस जवळजवळ आहे. पंढरपुर, अकलकोट, तुळजा पुर तिथं जाऊण यायला येतय लगेच.
होय आणि तिथं कसं इकड तो भाग वेगळा पडतोय सोलापूरचा हा निकडचा जरा भाग वेगळा पडतोय असं होतय. तिथे सगळं हेच आहे ऊन वगैरे जाता ना पण तेच आता इकडे मालवण साईड कोक कोकन वगैरे इकडे छान वगैरे आहे बघायला.
छान वाढतय पण तिकडं पण दमट वात वातावरणाय सगळं.
हो होय होय होय भरपूर आहे तिथं आणि इकडं कसं देवदर्शन वगैरे करायचं अस की हे पॉंट छानायत
होय दोन्ही पण होतय फिरणं पण होतंय आणि देवदर्शन पण होतेय होय होय
दर्शन असंय इकड जायचं ते प्लॅनिंग लिस्ट असतेच दिवाळी आली की इकडे जायचं मे महिना आले की इकड जायचं असं असतंय ते आणि ह्यावेळेस जर असं टेम्परेचर पण असल्यामुळे कसं हम् नको वाटत होत बाहेर पडायला
हा आणि कस आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात तेवढं जरा असं गार वातावरण आहे बाकी सगळीकडे कणी उष्णता भरपूर आहे.
होय होय होय ते मात्र खरं आता मुंबई वगैरे तकड म्हणझी बहीण वगैरे गेलती अक्षरशः ते उष्णतेच हे व्हायला लागलय म्हणजे एक प्रकारचं ते आपल्याला कसं घामोळ्या वगैरे उठतात बघा तसं तिला असं झाले म्हणजे एवढी उष्णताय ओ ऑलरेडी तिथे उष्णता अस - चल मुंबईला पण आता पण जास्त
होय आम्ही पण गेल्यावर आम्हाला अस वाटाल तर क एकदा हया आपल्या आपल्या भागात येतोय, नको वाटायला लागली, इकड ऊून भरपूर आहे आठ वाजलं तरी हा आठ वाजलं. तरी बारा वाजल्यासारखं, ऊन असेल तिथे.
होय भरपूर शे काय माहितीये काय. पाणी नसल्यामुळे तिथं ऑलरेडी कसं आहे. पंढरपूर वैगरे भागात, कस शेत त्याची जरा हेच आहे म्हणजे, कसं शेतीला पाणी वगैरे नसल्यामुळे जर असं हिरवट कमीच आहे, तिकडं त्यामुळे ते हा त्यामुळे आपल्याला ते फिल असं. जाता ना ना अस रस्ता वगैरे आहे सोडा आता अक्कलकोटचा तुम्ही रस्ता बघितलाच असचिला. एकदम स्टेट आहे, म्हजे लगेच आपण पोचू शकतो. ते
होय होय ते आपला भागच बरावाडतय आपल्याला बाकीचं सगळं बघितल्यानंतर
तस इत की काय, दिसांना पण झाले असं वाटते. पण कस महाराजांचं वगैरे दर्शन होतेय, त्यामुळे छान वाटते तिथे गेल्यावर हम्म तिथे अक्कलकोट मध्ये छान वाते सोड हो मग आणि काय निवाण चाललय.
होय निवांत हाय बघा. तुम्ही कसं केलेलाट मग.
आमही फोर व्हीलर मधनच गेलते. टू वहीलर वरण शक्य आहे. ती काय बोलायचं.
होय नाही, आम्ही टू व्हीलर वर गेलतो, आणि आमच फार हाल होय येताना फार हाल झाल आमच फक्त पंढरपूरच होत.
नाही पंढरपूरमध्ये पण जाताना, हाल होते टू व्हीलर पण.
होय होय हा वनडे वन डे केल्यामुळेच की नाही, त्या दिवशी फार हाल झालेलं.
फ फार हाल होतात, ते म्हणते खरं टू व्हीलर न जातेच. थोडा. जायला पण काय वाटत नाही, पण एक हाल होते आपल्याला येतानाचात ताना जरा तर हे वाटते पण येताना नाला त्रास होते. तथन यायचं हे करायचं आणि लहान मुलं वगैरे असले ना तर लईच प्रॉब्लेम होते.
होय होय. मुलां चालू होते मग काय तर हम्म
ते आपण म्हणतोय हे करायचं पण मुलं आता गप्प बसत नाही तो माझी मुलगी तर डायरेक्ट गाडीवरर ज समजा टू व्हीलर कुठ जरी गेलो तिथं जवळपास एक पंधरा मिनट अर्धा तासाच्या याच्यावर अंतराव तरी सुुद्धा ती गप्प बसत नाही. त्याच्यावर न उभा राहतेच गाडीवरून नाहीतर, मला उतरव तरी खाली खालीच उतरायचंय मला असं होत. ते मण ते गाडीवर ना कसं बॅलन्स हालतोय पूर्ण
हो होय होय बरोबर् आणि मुलांना कस एका ठिकाणी बसून राहायच सवय नसता त्याच्या मु म गप बसत
गप्प बसतच नाही ते मग आपल्याला वाटते का आलो आपण कशाला आलो ग घरात असताना बर अस वाटत कारण हा आता आमच एक इथच हे देवस्थान गेलो तर ते एकणी अर्ध पाहूनच लागणार होता तिथ जायला पण ही मुलगी अजिबात ना जाय आम्ही अर्ध्यात ना असं गाडी वळवली की असं आता जाऊया काय मी म्हटलं आता देवाकडे चालले नाही हे असं अर्ध्यात ना कसं गाडी म्हणजे एवढं ती आम्हाला हॅरेशमेंट असं झालतं एवढं गप्पच बसे ना ती नाही मला गाडीवरन खाली जायचं आहे करा अस म्हणजे त हो मुला त्याच्या सोबत सगळं कॅरी करायचं सगळं त्यांच्यासोबत जायच घेऊन त्यांना आणि त्यांच असं असलं की नको आणि त्यांचं पण हे हे आहे हो आता त्यांच अजून एवढं मॅच्युअर नाही कि अस फिरायला लांब लांब वगैरे
हा आणि जर असं मोठे झाल्या नंतर क मग जाऊ शकते त्यावेळेला पोरांना पण- बाहेर फिरायची म्हणजे पाऊस निर्माण होते आणि त्यांच्या त्यांनी हाताला खायला वगैरे लागलं. मग तुम्हाला पण काही टेन्शन राहत नाही कुठेतरी गेला तरी
आणि विषय काय माहती आहे काय आता ज्या ज्या आता लेडीज आहेत तुम्हाला खरं सांगतो एक एक वर्षाच्या मुलांना घेऊन बालाजीला तेन वगैरे जातात हो म्हणजे मला ते आश्चर्यच वाटते
आम्ही मालवण मध्ये गेलेलो त्यावेळी की नाही एकटे तरी नऊ महिन्याचं बाळ होतं आणि ते असं ते बॅग असत की नाही बाळ कॅरी करायची. ते बॅग घेऊन ती - अ ह्याला आलती म्हणजे म मध्ये समुद्रात आलेली
बघा म
सेलिंग तिलिंग कराला
आणि आता आपण कसं असतंय इंडियन ज्या म्हणजे ज्या काय आई आहेत ते एवढ्या सिकर असतात आपल्या मुलांच्या बाबतीत काय तर होईल कायतर पडल कुठेतरी हे लागल असं असत पण ते नसतं बाकीच्या म्हणजे असं मीच कि त्यांना नाही त्यांना जरा हे करायलाच पाहिजे जरा असं कठी कठीण केल्याशिवाय ते पण पुढं जात नाही असं त्यांच असत. मुलांच्या बाबतीत म्हणजे बालाजीला तेन बघितलं. तुम्ही किती गरजे आहे एवढे जागृत वगैरे देवस्थान असले की तिथं भरपूर हो पण एक एक वर्ष- त्या मुलांना अस प्रवास करायच. आश्चर्य ए ते काय म्हणतात ते एक प्रकारची देवाांना पण ते वर्ण ताकद असं काय तर दिले असणार आहे
होय आणि ते रांगेत पण किती उशर उभारायला लागते पूर्ण एक दिवस दोन दिवस- तीन दिवस काय सांगता येत -
नाही नाही सांगता येत नाही आणि ज्यांनी ज्यांनी असं काहीतरी म्हणजे मागून वगैरे घेतलेलं त्यांचं पण- ओ त्यांनी ते पूर्ण केल्याशिवाय त्यांच हेच होऊ शकत नाही ना त्यामुळे ते लईच असं - कसं त्यांच्यात पेशन्स असत. तेच म्हणतोय मी आम्हा इथ पंधरा वीस मिनट ठिकाणी अर्धा तास एक तास जरी बाहेर घ्यायचं म्हणलं तर मुलं राहत नाही वर्षाची मुलं कशी राहत असतील.
होय के म कायत
बघा की
आणि पोरांच बाहेर गेल्यावर काय येत असतय काय सारख हे हम्म.
त्याच्याशिवाय काही नाही. आणि मुलांना कसं झालय आताच्या जास्त असं धरून ठेवायचं नको झाले ह म्हणजे असं ए पहिलाची मुलं बघाय हां. एका ठिकाणी गप्प काय जरी खेळणं वगैरे दिलं तर गप्प बसायची पण त्यांना धरून ठेवायचं नाही असं सोडायचं फ्रीडम द्यायचं त्यांना असं झालय.
हुम्म आताची बोरं कशी ऍक्टिव्ह आहेत कनी त्यामुळे एका ठिकाणी गप्प बसत नाहीत.
गप्प बसत नाहीत ती. अशी काय र बोलल तेवढ त्या मुलांच्या कमीच हाय ते. असय आहे ते विषय.
व्ह. आधीच्या बायका म्हणतात आमचे पोरं सकाळी एकदाआं पोटाला घातलं की संध्याकाळी उट टत होते आ
ये होय होय ते असं मला कितीजण नंतर म्हणतात की ती झोपत होतीत वगैरे म्हणलं आताच काय लय वगडय म्हणलं. मायी आता. आणि आपण कणी त्यामुळे असं लो हेना सांभाळायचं येत नाही हेना सांभाळू वाटत नाही असं आणि काय आणि खाण्याची तर नके त्यांचे एवढेत. कि काय हे नक ते आणि मी देताना पण नाही तोंडातन बाहेरच काढायचं नको ते. अहू असं झालंय त्यांचं मुलांचं अवघड हाय हो आता.
तरी पण अजून खाण्याचे नकरे हायत. तेच.
होयच की आणि जस जस मोठे होईल तस तर जास्त
जास्त हां आणि घरातलं भाजी भाजी भाकरी काय नको बाहेरच पाहिजे.
हा पिझ्झा बर्गर हे मुलांना लई अस तंव्हय लागल्या ते त्याना कसाकाय टेस्ट पण घेत नसत्या काय पिझा वगैरे बगर सुरवातीला आणि त्यानंतर त्यांना पाहिजे असते खरं नाही मला आज पिझ्झा पाहिजे नाही आज मला कधी एकदा पहिल्यन्दा बगताना. हं ते मोबाईल टीव्ही मधलं बगूनच ते. त्यांना सगळं नुसतं पायजे असते बगा. बाकी काय नाही. होय. मग आणि काय जेवन निवांत. मुलं आता काही सुट्टी एकदा पडल्या तं शाळा चालू वैगरे होतील कीं मुलांच्या.
होय हो. उद्यापसना चालू होनार कीं आता.
हा. हा.
हं आज सुट्टी. आज रविवार. हं.
सन कीं सोमवार पासून होनार?
सोमवारपासून. उद्यापासून लगेच होणार हाय.
हा, हा, हा, हा मग काय विषय नाही सोडा.
हम्म लगेच तात खरा असं लगेच
होय ते तर आहे सोडा. काय दीड वाजतातच. हा. चालते. चालते. चला. बाय हा हा.
हा.